हॅलो.
हा बोला.
हे कार्या ऍप मधून आहे ना.
हो. बरोबर.
ह् त्यामध्ये फक्त लेडीज राता असं मी ऐकले होते.
नाही. नाही. ते मला पण वाटलंण तिथे जेंट्स पण आहेत.
हम्.
कारण मी पण टाकल होतो बेन्स ला पण आलं नाही आव तमचं
अ का हम् हम
तुठलं तु्ही
आम्ही सोनापूच्या तुमही
ोडचं
हम्म काय करत होते मग
आणिम जेवलो होतो बसलो बा
हम् हम् ह हम् ह
वगैरे तुमच्याकडे
ह पाऊस वगैरे काय नाही आहे क्लायमेट असं आहे कोल्ड तरी पण ऊन आणि दोन्ही पण मिक्स आहे
अच्छा
हा पावसाळ्याच सीझन आहे पण पाऊस नाही आहे तरी कुठं
हो बरोबर
हम्म बाकी मग
बाकी तर काय नाही ट्रॅव्हलिंग वगैरेरायल काय तुमकडे
कस सोलापूरला
हां स्पॉट
स्पॉट हिथ सिद्धेश्वरच आहे बघ दुसरं तरी कुठं काही नाही एवढं फिरण्यासारखं हम् हम्
गाव व असं डोंगर भाग वगैरे असं
नाही नाही तसं नाही येत हम् इथ मंदिर वगैरे आहे तेवढंच बस सोलापूरला एवढं फिरण्यासारखं काही नाहीये
अच्छा
हम्म मग काय करता तुम्ही या सोडून परत दुसरं जॉब वगैरे काय
हा जॉबलो आहे मी
हम् हम् हम् ह् ह् बर बर मला माहित नव्हतं ह्याच्यामध्ये मी तर समजलं फक्त आज लेडीजच बोलू शकत अच्छा हम् मी सहज कॉल केले म्हणजे चुकून लागला काय परत एकदा बघितलं कॉल हम्म आता कुठे मग जॉबरच आहे का तुम्ही
नाही आलमी सुट्टीवरऔर घरी
हम्म हम्म ह् ह बरोबर बम् काय जेऊनय मग तुम्ही
नाही नाही बटाट्याची भाजी होती
बर श भाायज
अच्छा
ह.
आपण.
आता आमचं स्वयंपाकोगरीच झालेलं आहे, जेवलो नाही आम्ही अजून नाश्ता वगैरे झाला. हम्म. डायरेक्ट जेवण असतो वाटत नाष्ट्त, वगैरे डायरेक्ट जेवण असतो. होतुमच
हो डायरेक्ट जेवण करतो.
बस.
म्हणजे सकाळी तर लाईटलीच खातो. दिवसात नाही, एक द देऊ तुम्ही संध्याकाळी तीन चार वाजता.
बरं बर.
नाही तर माझ लाईटली जात, ती सकाळ दुपारपर्यंत.
बर. बाकी मग.
बाकी सर का नाही तुम्ही, जॉब वगैरे करता का?
नाही जॉब वगैरे तर नाही, आहे मी घरीच आहे.
अच्छा.
हम्म. घरात कसं पुरवलेल आणि त्याच्यामुळे मी घरीच आहे.
ओकेे.
नाही जाऊ शकत, बाहेर जॉबला वगैरे
अच्छा अच्छा.
हम् असं काय ऑनलाईन वगैरे काम वगैरे, असेल तर तेमुळे करू शकत. ते बाहेर नाही, जात येणार.
बरोबर.
हम् मग सुट्ट्यांमध्ये कसं कुठे गोयला, एप्रिल मे महिन्यात सुट्ट्यांमध्ये.
अच्छा बरोबर.
हम् हमं हमं हं.
बाकीच वर्क फ्रॉम वगैरे, ट्राय करत का तुम्ही.
काय म्हणता.
वरफ होबगर.
हा तर सध्या तरी दुसरं कोण तर, करत नाही मी हे सोडून तरी. बाकी एवढं याला एकच, थोडाफार वेळ आहे. दुसरं अजून, काही करत नाही. कारण की काम वगैरे आवरून करून, आता सध्या एवढंच चालू आहे.
अच्छा अच्छा, यत रच इ काचे.
हम्म आवाज ब्रेक होतय, इनकम आज अजून सध्या तरी आता, स्टार्ट केलंय ना
हा हा माझंवी पहिलं ते तुमच्या, कोलालाडर पहिला
हा अरे बापे आहे का? नाही असं तुम्ही अजून तुम्हाला कॉल यावा लागेल, तुम्ही बोलावं लागेल मग होईल. कारण की आमच्याकडे केलेलं आहे त्यांचं, एकदम चांगलं चालू आहे हे.
अच्छा.
ह
टाइम भेटत नाही ना आणि कंपनीत जास्त बोलता नाही फोन.
हो आणि तसं ते पण. वेळ पण पाहिजे बोलायला काही, ना काही काम वगैरे पण आणि कॉल वगैरे. पण लागायला पाहिजे तेव्हा, आपल्याला वेळ पाहिजे.
नाही माझी ताई आहे ना्हती बोलली, तिझी फोन वगैरेच बोलली नव्हती ना मला. काय असे सिम्पल काहीतरी ते टाईप करायचं मी त्याच्यासाठी करून घेत म म इतदा पालूगैर
नाही ते पण टान्स्क घेत त्याच्यामध्ये टायपिंगच वगैरे किंवा आपण बोलायचं तुमचं पण आता फोन ऑफ फ्रेंथ असं टास्क आहे ना मग मी सहज लावले तुम्हाला कॉल केला माझ ह दिवसातून कस करायचं आपल्याला जेवढंेव तेवढं
हा बरोबर
हॅलो
हो बर
ह हम्म बाकी काय मग
बाकी तर काय नाही असं असतं का कि आताच कला हा ताही करतय आमची मोठी
असं आहे का टास्क कम्प्लीट कराव लागतं ना आता ते
हा त्यांचे झाले वाटत
अ का
हम्म बरच म्हणजे आमची काही वहिनी पण आहे आमचा
हा का
हां बरोबर
हम्
असं असतं का की टास्क कं्प्लीट केल्या शिय पुरता टास्क भेटत नाही
काची का
हो असं असत का ते हा टास्क जर कम्प्लीट झाला नाही तर पुढचा टास्क नाही भेटणार
हा तेच ना मग हे कम्प्लीट करावच लागतं तुम्हाला तुम्हाला फोन ओ फ्रेंड चा टास्क मिळालाय ना मग तुम्हाला जेवढा कॉल आला तेवढ कमप्लीट करा ना तुम्ही ते कंप्लिट केल्याशिवाय दुसरा टास्क हो हो हो तुम्हाला हे टास्क नाही करायचय का
ते कसं कॉलिंग नाही लावतात ना जास्त
हा ते तर आहे हा कसं लावायचं म्हणून बरोबर ना हं
आणि वरून तिथं जास्त जेन्टस पण दिसत नाही ना सगडे लेडीज कस काय लावणार आहे
हा तेच ना मी तेच तर म्हणते याच्यामध्ये फक्त लेडीज तर आहे बोलता तुम्ही कसे नाही नाही काय म्हणून मी तेच विचार करते
मलाही माहिती आहे फक्त लेडीज साठी आहे
हम्म
हा तर ताई बोलली मला पार्ट टाईम येत का आम
हम्म हम्म मग तुम्ही जॉईन झालं ना हम् हम तुम्ही मॅरिड आहे का अनमॅरिड आहे
मी अनमॅरेड
् बर बर बाकी काय मग
ते सांग ना बाकी काय
हम्म
हां बोला
काय मग पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे नाही
पाऊस तर काल दिवसभर चालला आज काही नाही आज फक्त वातावरण आहे
हा ह ना इथ पण तसच आहे इकडं पण तसंच आहे काय नाही पाऊस वगैरे काहीच नाही आहे पण तसं ऐकलंय वाट तरी
सेम क्लायमेट आहे पण पाऊस नाही काल होता पण काल दिवसभर पडला
ह का बरं
हे थोडं वेगळंच परवा इकड नव्हता धुळ्याच्या त्या साइड ला होता आज धुळ्याच्या या साईडला
बर बर
एरिया एरिया वाइज पडतोच असा
ह ह हा
पण ह्या वेळेपर्यंत आतापर्यंत पाऊस पडायला पाहिजे होत तर पण नाही येत हम तेच ना त्यामुळे शेतकऱ्यांच पण हाल होत कारण की इकडे पावसाळा पण नाही इकडे धड उन्हाळा पण नाही मध्येच अडकून बसल्यासारख आहे
हा ह
हम्म बाकी चालेल मग परत भेटू आपण हा
हो हो चालेल ठिक
हो हो